हॅलो हां बोल की रे
हा काय काय चाललय.
काय नाही बघ निवांत हाय
हा काय नाही कुठं काय फिरायला गेलेलास काय रिसेंटली.
होय आरे आता रिसेंटली मुंबईला गेलेलो. ते दीदीच लग्न हो गेलेलो तिकडे तर परवास आलो
होय काय.
अ होय गेलो की ऍक्चुली वस मध्ये होतो मी तिकडं मग तिकडून मुंबईला जायच होतो मग तिकडून मग तसच मग गेलो मेन मुंबईला गेलो म्हणजे आस त ते बोरवली पर्यंत गेलो बाईकन तेन ये गर्मी भरपूर ओ नाही ऍक्च्युली इथून काय झालं, इथून मी सांगलीला गेलो सांगलीतून मग ट्रेन होती, आमची बुक केले बुक केलेली होती आधी महि गेल्यावर तिकडून म ट्रेन मध धून म सगळी गेलो ट्रेन मग रात्री बसलो. पहाटे पोचलो की वसइमध्ये वसइ नाइ, दादरला पोचलो.
अच्छा.
तीकडून लोकल तेन केली लोकलने मग डायरेक्ट इकडे गेलो अं वसईला.
ओके. काय लग्न होत काय?
हा दीदी च लग्न हुत. ते म अटेंन तेज्या आधी चार पाच दिवस आधी गेलेलो.
अच्छा. मरीन ड्राईव्ह वैगरे बघितला काय?
नाइ अरे तिकडे त्या साईडला गेलो नाइ नंतर गेलो मग तिकडं मग हेज्या साईड ला गेलो पल दहिसरे तेन त्या साईडला गेलो.
अच्छा लोकल मग कुठली नवीन मध वाऱ्यात नं गेला काय नॉर्मल आपली.
नाइ नाइ नॉर्मलच कि लोक लोकलन पहिल्यां दाच फिरलोय. तुम्ही. तिकडून मध्ये स्लोप फास्ट न लोकल न तिकडं ते एसी लोकल तेन गेलो ना.
अ मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला का नाइ मुंबईत.
होय फर्स्ट टाईमच की आणि झाल आमचं बॅग च तेन भरपूर लगेज जरा जास्त होत यावेळी. त्यामुळे आम्हाला ते अंदाज आला नाइ. त्यामुळे लगेज आमच सगळं लोकल मध्ये एकत्र ठेवून असं उभ राहून च आलो.
घे व्हय आता गर्दी केवढी इत्या तिकड.
ते भरपूर गर्दी आणि आम्ही बरोबर महाराष्ट्र दिन एक तारखेला होता त्या दिवशी गेलो तरी त्या दिवशी गर्दी नव्हती म्हणे सुट्टी होती ना बरेच दिवस.
हा सुट्टी असनार बरोबर.
त्यामुळ. लगेच आलो व्यवस्थित. येताना मग परत काही नाही म्हटल म परत व्यवस्थित एसी लोकलच आलो.
ह
गर्दी होती गर्दी.
मी पण आता रिसेंटली त्याच मागच्या महिन्यात गेलो होतो आता दांडेलीला. फॅमिली ट्रिप हा आम्ही सगळी होय मी ते आम्ही फोर व्हीलरनच गेलेलो सगळे. पाच फोर फोर व्हीलर होत्या. चार.
ओके आ हा.
ते इथनं सगळं बुकिंग केलेलं. रिसॉर्ट आणि रिस्.. मधूनच एक तीन चार गोष्टी त्यातच इन्क्लुडेड होत्या त्यांची ऍक्टिव्हिटीज. हा मग पहिला दिवस एक ट्रॅव्हलीत गेला हा. ट्रॅव्हलि् ट्रॅव्हलिंग मध्ये थोडा वेळ गेला आणि मग एक गेल्यानंतर रिसॉर्ट वर चेकिंग तेन करून संध्याकाळी एका स्पॉट ला गेलो आम्ही.
हम्म हम्म हम्म हम्म.
पूर्ण मग दुसऱ्या दिवशी सगळे इव्हेंटस आपलं काय इन क्राफ्टिंग वगैरे. जोरबा त्यानंतर परत असं चेन लाईन. तेन बऱ्याच गोष्टी केल्या. बेस्ट एक्सपिरियन्स होता, मग मी तर पहिल्यांदाच हे केलं राफ्टिंग. वगैरे, मी कधी केल नव्हता आधी.
ही तर आता समर सीजन हाय बेस्ट.
होय बेस्ट आहे आणि एकदमं असं भारी भी होत. आम्हाला गाईड वगैरे पण चांगला मिळालेला.
हा हा हा
डायटिंग मध्ये आपल्याला स्वतःच ते हे नाही लागते ना ते जपून
होय डायटिंग मला स्वतःच हे कराव लागते, बाकी बोटिंग आणि म राफ्टिंग मध्ये एक गाईड असते.
हम्म
त्यामुळे त्याला गोपरूला त्याने शूटिंग केलं मस्तपैकी. भारी आलेत फोटो व्हडिओ ते. हा मग त्यानं तर जंगल सफारीहुन गेला आम्ही. मस्त पैकी त्या बुलेटवर
हा बरोबर असते असते वरती व्यवस्था नाही केला हा
सगळे असलीच राहत्यात अ नेट टाईपची बसत्या ते काय एकदा हेवी ड्रायवर असतात तर ते
होय हे एकदम स्किल्ड असते ते काय विषयच नाही आपल्याला जमणार नाही इंजिन ब्रेकिंगच करते
ते झालं मग वर त्याच्या वर बोट तुझ्या मेरी राॅऊस्टिंग
हा ते तिकडे अच्छा वापर ऍडव्हेंचरस होत म्हणजे
मग तिथून आणि आम्ही परत कोकणात गेलो त्या दिवशी संध्याकाळी मग अजून एक दिवस राहिलो तिथे जेलाऊट
गर्मी भरपूर असत्या का नाही
ह्यापेक्षा जरा बेटर आहे टेंपरेचर ऍक्चुली गरमी जास्त ते तर आहे खरं आम्ही तर सकाळी हा ते समुद्राच्या ठिकाणी जरा आहे
ह्युमिनिटी होय पण त्या हेच्यातून नोटीस केला असशील ते हा आणि ते त्या गर्मीत म्हणजे नुसतं अस म्हणजे असं एवढं असं
हा ऍक्च्युली एवढी रखरख नाही आहे हा असे चटके बसत नाहीत ती तिकडच क्लायमेट कस आहे माहिती आहे काय, तिकड आपण जर गेलो किणी थोड्या वेळात सेट होते तेवढ त्रास होत नाही काय क्लायमेटला बघितल्यावर, हा जेवढ आपल्याकड
ते हा ते इथ कस आपल्या इथ लगेच दमतय आपल्याला म्हणजे रेस्ट रेस्टच घ्याय लागतोय तिथं असं एवढं होत नाय.
एकदमच असं अ गरमी न चट किरण बसत्यात आणि असं हा एकदम हे होते टायर्टनेस फील होतोय, तिकड असं नाहीये एवढं नाहीये म्हणजे असं फ्रीली वातावरण आहे असं बाहेर फिरायला येत एवढं त्रास होत नाही.
ते मात्र हाय हिकडं एवढ नई, होय मी पण मध्ये तारकर्लीला गेलेलो. आपल हा. रिसेंटली. यार मी मुंबईला जायच्या आधीच गेलालो, ते अरे काय झालं अचानक मित्र कोणाला मला अस अस उद्या ठरलय जाऊया म्हणून, ते नंतर मला असं समजलं की बाईकनं जायचं होत. ते मग ठीके म मला म मला वटल कारन जायचं असेल. मला बाईकने जायच. आता ठरवलाय चला मनून मी हिमालय यानी ट्रमपुती. दोन बाईक होत्या. चौघंजण होतो तसच गेलो मग.
अच्छा.
झालं फक्त प्रॉब्लेम फक्त काय झाला आमचा लगेज जरा जास्त घेतलं. अंदाज आला नाइ त्यामुळं ती बाईक वर हम्म हा स्टोरे प्रोब्लेम आला ओ. त्यामुळे ते बॅक पेन जरा आहे झालं सगळं
व्हय. तेवढं होतील आाता आजकाल काय
का व्यवस्थित तिकडे काय पोचलो. ट म्हणजे सकाळी पहाटे लवकर निघलो पाचला. त्यामुळं जरा ट्रॅफिक लागलं ना त्यामुळं हा निवांत गेलो सोड जाताना ते बे मी दापर्यंत म्हणजे आमी तारकलीमधे होतो.
तसं गेलं तरच ते परवडते. नाइ तर मग रखरख होत्या बघ. आम्हाला पण एक ऍडव्हनटेज झाला तीजा ए सी तण तेन जाऊन गाड्या हाईत
हा आमची पावरफुल गाडी एकदम असली डिजेल
की नवीन गाड्या होत्या काय ए सी पण पॉवरफुल अस रात जराउन जाणवत नाई आत काय, भाहेर एसी बंद झाला की हे होतंय. तेच कि नाय नाय चालत नाही. हायवेला कसं काचा बंद पण करा लागत्यात. परत ते गाडी मागं उडत्या. व्हायब्रेशन होई पडत
होय होय ते म्हातार
काय तास
लागते दिवशी ह मजा ते एक्सपिरियन्स कींवा मजा येत नाही बघा ते पाहिजेच एक्सपिरियन्स
तेच घ्या आम्ही पण गेलो होतो एकदा गोव्याला. टू व्हीलरवरनच तस ते एक्स ल्यास चागलाय तो मोटर व सायकलवर जाण्याचा एक वेगळा थ्री लेक येतोय हा आणि त्यात तर परवडते म जारा ते
हो हो हो ते मात्र आहे बघा परवडीयल
होय
ते कसं फक्त ते लगेचच विषय बा ठीक आहे लगेच
हा प्रॉब्लेम तोच होतोय म्हणजे जास्त काय आपल्याला एक्स्ट्रा घेता येत नाही बघा. जरा मिनिमम घ्या लागते. हा नाहीतर मग ते आपल्याला कसं ते हिमालयन गाड्यांना ते कसं लगे
ते हां तसं काय तर करावें ते सिंगल सीटरच परवडते हो. दोन सीटर घेतला की ते अ प्रॉब्लेम हाय. तसं हाय हा तेच कि त्यामुळं रेफर करत तसच ते सिंगल साठीच बेस्ट हाय.
लगेज जास्त बांधाला येत साईडला एकडे
पाहिजे ना
ठीकयातान फोर व्हीलर काय हो
हो खरंच की आणि ट्रॅफिक मुळच हो बाकी काय नाही ट्रॅफी मगं नको वाटती गाडी काढायला.
होय तेच ना गाड्या आता केवढ्या वाढल्यात फोर व्हीलर त्यामुळे सगळीकडे त्या काम एक रस्त्या ते चालू असते.
हा ते तर लयी मोठा प्रॉब्लेम रस्त्यामुळेच सगळं ते वाडा लागलायं
नाही तर काय
आता सध्या तरी गगन बावडा जरा लय ट्रेंडिंग चालूय बघा. त्यामुळे दोन तिन आमची मित्र पण गेलती- आणि गगन बावडयाला
मी पण ऑनलाईन बघितलं जरा हा हा
के तिनि म्हणजे तेने काय बुकिंग तेन केलंय काय केलं टेंट, टेंट घेरलं? आणि, सगळे आपले जे साहित्य तेन भांडी तेन घेतले तेवढेच आणि असं घेऊन गेले गाडीतून आणि का रिव्हर साईडला तेन बसून निवांन तसं काय तर थांबली एक
ठीक आहे मगं बघतो आम्ही पण गगन बावडयला काय तर स्पॉटच बघत होतो मी
चालेल की चालेल ओके
चालतयं ठीक आहे.
हा बरं,